नाही का हुूनिराला
ह आता आला एकदम बारीक येते.
काय आ आला क्लिअर
हा आता येऊन राहिला
हा काय बर बरं हा काय चालू आहे.
बस आता बसली होती आता झाड झुड करावं म्हटलं
हा काय
हम् झाली आता बाळ झोपलेला आहे सध्या म्हटलं म काम करून घ्या पटापट हम्म
कराच लागते ना कस आमचं काय काही नाही आता झाड जुडीचा याचा टाईम आता स्वयंपाकाची गडबड चहा पाण्याची हा संध्याकाळी मग तेच ते आता रोजच रुटीन आपलं
तुम्ही कुठल्या आहता.
आम्ही काय
हा
वारखेडच्या
वारखेडचे आहे का वारखेड म्हणजे कुठं येते. गाव
तेल्हारा तालुक्यात आहे ना
हो काय
हम्म तला सौंदर्या जवळ आहे हा अ तुमच्या ग तुम्ही म याची मग रेसिपी पाहाव येत असेल का तुम्हाला डोकळ्याची
हो ना पाहाव लागते तुम्ही गटामध्ये आहात काय
होा गटामध्ये आहे मी
हो का मग तुमचे कॉल्स वगैरे काही किती झाले किती राहिले.
कॉल्स काय आता काय वीज झालेले आहेत सध्या
हा
हा आता अजून व्हायचे आहेत थोडेसे
हो काय माझा मोबाईलचा प्रॉब्लेम झालाता तर फोनच नव्हता लागत
होा ओ काय
ह आमच तर आता आमचा पहिलाच कॉल आहे तुम्हाला माझे सगळेच कॉल्स राहिले
होतील ना मंग पूर्ण
हो झाले पाहिजेत आता
ना बाया काही हा होतील.
हा
आता तुम्ही मंग माझा झाला की मग अजून. पाचक मिनिटं अजून करजना मग तुमच्या याच्यावरून मग तुमचे होतात कॉल.
हो आता तुम्ही नंबर वगैरे सांगाल. सांग ना आमला तुमचे बरेच झाले ना. हा नंबर सांग ना म्हणजे कसं माहिती नाही एवढं त्याच्याच्या तुम्हाला एक तुम्ही पहिलेा माझ्या कॉलवर
हो. काय नाही नाही नाही सांगून ह बर बर हा तुमच्या गावात मंदिरं वगैरे असतील ना.
बाकी कसं काय आहे चालू तब्यता वगैरे.
हो हो ह हो तब्यता वगैरे चांगल्या आहेत. तुमच्या गावात काही कार्यक्रम वगैरे होत असतील ना
हो होत असतात. काही भागवत वगैरे असं चालू असते पण जास्त नाहीत हो बरं आहे तरी बऱ्यापैकी
हा ओके.
हम सगळीकडे तर आता सातात चालू आहे त्याच्या सर्दी खोकल्याच्या तर आमच्या घरी बरेच जण बिमार आहेत.
हाव काय.
होना.
हा आमच्या इथं मुलीला ताप आलेली आहे.
हो ना.
हा.
तब्येत खराब असते की काही सुचतही नाही.
नाही नाही खरंच नाही सुचत तुमच्या इथं तुम्हाला कोणती मार्केट आहे मग.
मार्केट हिवरखेडची आहे तशी अकोट आहे कुठे जायचं काम पडलं तर पण आता हिवर खेड जात असतो आम्ही
हाव काय लहानपोराची खूपच पंचायत होत असेल हाय ना.
हो ना एक तर ते कसं आहे तब्यता बिघडले कीलेकरं चिडचिड करतात.
हाव खरंच करतात तेलं दवाखान्याच याच
त्यातल्या त्याची बाबा ड्युटी करतात तर मग आणखीनच त्रास होते. हम् एकतरी रस्ते इतके खराब आहे पावसाळ्याचे तिथे बाबाज अपडाऊन करत का.
हो ना पावसाळ्याची खूप पंचायत होते पण.
हो.
कस निरा पावसाळ्यात लय व च खल अनहेन रस्ते लस म्हणजे जीव सार हे होते कासावीस होते.
का विषय होते आणि मेन म्हणजे काय कि रस्त्याने इतके रात्रीच येणं जाणं खूपच त्रास होते ना ड्युटी कराय माणसला रोजच असते. एका दिवसाच नाही आहे ना मा हो नाइट ड्युटी एकच दिवसाची ड्युटी हा
हा बरोबर आहे म
ये पाये बाळ उठलाय माझा रड त्याला झोपवलं की झोगी चालूच पाहिजेत नाही तर मग रडते उठूनही बसते. त्याची झोपच नाही झाली इतकां रडू राहिला की बस.
हाव ना त्याला बरं नाहीे ना.
आणि त्याची तब्येत खराब आहे त्याचे नाक बंद झाले की त्याने जागे ते मग
हा बरोबर आहे आले बाई पोर शाळेतून मला असं वाटते पाच वाजत पाच वाजले वाट
हो आले असंतील.
हा बरोबर आहे त अंत तुमच्या इथं मग असं हे किराणा माल वगैरे सगळे हिवर खेड वरूनच आणता काय
हो हि वर खिळ बोलून मग आमच्या गावात तर काहीच भेटत नाही हो ते, हो ना कधी कधी मजा घेत मी मले माझ्या आई बाबाची की काय गाव पाहून दिलं. असं गाव पाहिलं काहीच भेटत नाही आपलं गाव किती बरं होतं.
हा मोठं शहर अस म्हणजे बरपैकी असणार ना चांगली लोकसंख्या असेल ना,
हा मोठं गाव असलं की कसं सगळ्या गोष्टी भेटतात कुठं जायचं हे नाही पडत काम नाही पडत. वेळच्या वेळी भेटतात नाही तर मग आपलं सगळं आधी यादी करा सगळं आणा या ते लक्ष नाय राहिलं की वस्तू राहते आणायची.
तर काय तर तसंच होते शाळा वगैरे कुठपर्यंत आहे मग तुमच्या गावात
शाळा आता सातवी आठवी पर्यंत आहे सध्या
हाव काय
ह आता आमचं गाव लहान आहे त्याच्यान मग काही एवढं हे नाही आहे शाळेत दुसऱ्या गावावर जाला ते म्हणून तर टेन्शन येते कधी कधी की आपलं बाळ मोठं झालं की शाळेत कसं टाका
हो बरोबर आहे मग पुढे चालून तर मग लच पंचायत होणार.
तेच ना नाता तुम्हाला तर माहित आहे आजकाल सरकारी शाळेचे किती हाल बेकार होईल आहे.
हा बाप्पा जिल्हा परिषद चे हाल खूपच बेकार झालेले आता
कारण की त्या शाळेच कोणी आता सगळ पालकाची धाव सगळे प्रायवे्ट शाळेकडे आहेत. कोणी सरकारी शाळेत नाव टाकत नाही तर सर लोक शिकवतही नाही चांगलं
नाही अ प्रायव्हेट शाळेची ट्यूशन प्रायव्हेट शाळेची फी भरता भरता नाकी नव येतात.
तेच नाही इतकी फी झाली लेकरु नर्सरीत असते तरी त्याची फी किती भरायला लाग
अन् तरी ते प्रायव्हेट ट्युशनही लावावे लागतात.
लावा लागतात म्हणजे ट्युशनला खर्च लावा आणि शाळेला खर्च लावा त्या येणं, जाण, पुस्तक, वया सगळं कि लहान लेकरू आहे म्हटलं तरी सगळे वया पुस्तक आहे.
बाप्पा नर्सरी पासूनच इतका खर्च आहे. त्यांचा की पुढे तर शाळा कॉलेज म्हणजे मग तर ते सांगितलेच नाही जात.
तेच ना म्हटलं तुम्ही ड ड्यूटीवर असून तर आपल्या सगळे गोष्टीचा विचार कर लागते बाकिच्यांच कसं होत अस
मंग काय तो बरोबर आहे ना, लय लय म्हणजे विचार कराव लागते.
विचार करून त्यात दवाखाना येते मध मधात लेकरू लहान असते.
नाही मग काय तर म्हणजे शेती असून नोकरी असूनही आता या महागाईच्या काळात खूप म्हणजे हे होऊन राहिलं.
खूपच पैसे लातात सगळ्या गोष्टी थोड काही म्हटलं की त्या खूपे पैसेे लहान गोष्ट असते ना पैसे जास्त लागत.
बाप्पा हो खूपच आहे पैस पूर्वीच्या काळी असं थोडी होतं चांगलं म्हणजे म कमी पैसा असूनही लोक समाधानी होते.
हो खरंच आहे आणि ते असं वाट कधी कधी आपण सुशिक्षित सुशिक्षित जगात जन्मला आला तर जा का गुन्हा झाला. की सगळ्या गोष्टी महाग झाल्या आता पहिले लोक अळाणी होते पण बिचार तसच बस
मग काही तर ते खाऊन पिऊन ह खाऊन पिऊन समाधानी होते बिचारे
समाधानी होते त्याचे कशा कोणत्या अपेक्षा नव्हत्या काही अशी गरजही नव्हत्या आपल्या तर पैसे कमी गरजा जास्त.
हाव खूपच आहे.
होना.
हे काहीच खरंच नाही आहे आता आता कॉलच तसच झालं हे जीवनच तस झालं ना मग आता.
हौना
मजे
कधी कधी असं वाटते की, आपण फालतू शिकलो. नाही शिकल तर बरं पडते. काय तसंही नोकऱ्याची पंचाईत. नोकऱ्या भेटत नाही. जो तो फॉर्म भरा फॉर्म. त्याच्यात पैसे घालवा. त्याचे पैसे वेगळे जातात. फॉर्म पेपर कुठ असते तर फॉर्म भरूनही आपण जात नाही. म्हणजे सगळे पैसे असे वायाच जातात.
हाव. एका एका फॉर्मची एक एक हजार रुपये फी भराव लागते नं या जायाचा - तो वेगळा खर्च.
वेगळा खर्च द्यायला लागतंय. मग कधी कधी असं वाटते गडे सगळ्या गोष्टी कशा अवघड होऊन बसेल्या आहेत आता.
मग काय तर? जीवाचे येले होतात ते वेगळे समजा.
ह आणि आता आजकाल कोही नोकरीवर लागलं की किती म्हणजे? हां ना इतकी मोठी गोष्ट वाटते की लोक त्याले वाटतं की गाव पंगत देऊ. की काय करू. म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे. इतकी मेहनत लागते की खूप लागे.
पूर्वीच्या काळात असं थोडी होतं की दहावीवर डी एट करत अन शिक्षक लागत म्हटलं.
शिक्षक लागण पहिली कोणी शिके नाही तर नोकऱ्या होत- तर आता सगळे जण नोकरी नोकरी करतात. तर भेटत नाही कोणाले.
त्यावर पडेलात.
तेच ना. काही काही क्लास कोर्स तर असे झाले की कुणी पाहयतेही नाही त्याच्या इकडे.
डी एर् डी एड वाले असे निर रस्त्यावरच आहेत. खरंच आहेत.
हम्म. आता इंजिनियर लोक शिक्षिक शिक्षण घ्यायले की लाखांन खर्च क लागतय. नोकरी म्हटली तर वीस अन - पंचवीस हजार रुपये महिना देत
हाव. दहा हजारापासूनच नोकरी आहे आता इंजिनिअरले.
हो खरंच आहे.
ते काही कंपन्या काही खऱ्या नाही. पुण्यासारख्या शहरात ते राहिन म्हणजे कहीच एक
पुरतही नाही ह. आता मला बाबाच्या गावले तर इंजिनियर पोरं झाले. मोठ्या बाबाच्या पोराच्या वईचे पण काही पोरं शेती करू राहिले. काही पोराने इंजिनिअर करून दुसरा कोर्स केला न त्याच्यावर काही जॉब करू राहिले काही असं करू राहिले. पण ते इंजिनियरची डिग्री त्यांच्या कामात नाही पडू राहिली.
होव ना? बरोबर आहे मग.
असं आहे ना ते.
हा.
त्याच्यान खूपच त्रास होत राहयते.
हो बरोबर आहे. ते जीवनच तसं धकाधकीचं होईल आहे ना आता.
हो. न तर जासा ना आपण. कितीक जण जातात आणि पुण्या मुंबईले त्याच्याशिवाय पर्यायही नाहीये कुठे जायायले.
काय तर तसंच आहे मोठ्या मोठ्या शहरात तर माहगिले निरा हेच आहे.
ते आपल्या इकडे तरी बरा आहे. आम्ही ड्युटीच्यान कोकणात होतो राहायले. तिकडे तर एवढी महागाई आहे. की साधं गंज विकत घ्यायला जाशाल तर किती पैसे द्याय लागत.
हाव ना. पाहय बरं मग? पैसा हो. हो ना बरोबर आहे.
तनु आली काय?
तसच आहे. बरोबर आहे ना. लय बेकार होईल आहे सगळं जीवन. तोच आहे ना हा. हाव ना. तुमच्या हे कुठचे आहे मग देराणी?
वेळ्याची आहे ते. आता आमच्या घरी कार्यक्रम झाला ना सांची चा हो आता आमच्या घरी पुन्हा आता आमच्या घरी कार्यक्रम चालूच असतात.
हो हो
बरं मग
हाव. बरं बर. बाय सी यू.
बाय बाय सी यू. ह कट कसा करा लागते ज